हॅलो आवाज येतो का हा येतो बोला.
हा ते फॉर्म ते आणलेलो कॉलेज मध्ये ऍडमिशन टाकायच म्हणून
हा हा
परंतन ते बा पप्पांची जरा तब्येत वरखाली व्हालती ना म्हणजे आजारी होते त्यामुळ मग नाही राहिलं
अ हा पप्पा कशाण वारलेत
त्यांना पॅरलायस झालता
हा पॅरलस तीन अटँक आल्यावर म्हणजे ती अटँक येतात ना त्याच
होय
हा
आता कॅन्सरचं प्रमाण खूप झालंय
होय कॅन्सर पर ते हे पॅरालाय.
पॅरालाइस कनाय भरपूर
होय
हा हो आता हो ह्याच्या कॅन्सरवर काय औषध उपचार आहेत आता हे पुढं गेलाय जमाना, त्यामुळं काय
हो, होय. बाकी मग, तुमच्या फॅमिलीत कोण-कोण असतंय?
अह मी, माझा बारका भाऊ, आई आणि वडील. आजोबा आणि आजी वारल्यात, आजीला कॅन्सर होता. ती वारली, आजोबा अटक हार्ट अटॅक आला त्यांना
हा हा
ते वारलेत.
होय. हा हा, भाऊ बारका आहे काय?
भाऊ, आत्ता दहावीला आहे.
होय.
हम्म.
हा हा. आता बारावी नंतर, पुढचा प्लॅन काय आहे तुझा?
बारावी नंतर होय
हा.
जारसव, जास्त हे कशाला आहे म्हणजे आता जस सायन्स, इंजिनिअर हे आहेत. स्कोप कशाला जास्त आहे?
आता मला हे कसं आता, माझ्या आमच्या आत्याच्या पोरग्यांन सायन्स करून तीन वर्ष डिप्लोमा केलता टेक्स्टाईल मधून.
हम्म.
त्याला आता लागला जॉब, मेहेरला पंजाबला.
हा. हा.
पहिला पुण्याला एक, तीन महिने ट्रेनिंग होत. तिथून मग हिकडं, कागल एम आय डी सी, इंडो कॉम कंपनी आहे तिथं, पण ट्रेनिंग होती. पण पेमेंट चालू होत तेव्हा.
हम्म हम्म.
मग आता, जॉब तिकड ह्याला लागला पंजाब साईडला. म्हणजे त्यानुसार, टेक्स्टाईल अह टेक्स्टाईल मधून काहीतरी केला आहे. अह ते तीन वर्ष डिप्लोमा केलता
हम्म हम्म. बारावी करून, तीन वर्ष आणि त्यानं डिप्लोमा केला
होय होय. बारावी, अकरावी-बारावी सायन्स करून, मग डिप्लोमा केला. तिथं डिकेटीला.
हम्म हम्म. हम्म हम्म मी पण आता, पुढे तेच म्हणतोय करायचं च तर आता, बघूया काय होतं आणि घरातली म्हणतात, बघूया काय म्हणताहेत.
होय, चालतंय. म्हणजे जास्त कशाला स्कोप आहे, बघ आणि मग ते कर. म्हणजे सायन्स साईडचं, मला पण एवढं नाय माहीत.
हा हा, हा, आता पण जास्त करून पोरं आर्टसं आर्ट्संच घ्यायल्यात.
होय. आर्टसं आणि कॉमर्सच
होय. सायन्स कसं आपल्याकडं जास्त हे नसतं ना, सायन्स कड लक्ष देत आपुण- त्याच्यामुळ सगी आर्टस सायन्स, आर्ट्स कॉमर्स, कॉमर्स ला पण इंग्रजी जास्त त नसल ओ
अ सगळं नाही. अकाउंट असते ते इंग्लिश असते. आणि कसं ते आपलं एक म्हणजे अर्थशास्त्र आणि हिस्ट्री असते. आपल्याला कुठला विषय इंग्लिशमध्ये पाहिजे तो आ घेऊ शकतोय.
हम्म हम्म,
आर इकॉनॉमिक्स इंग्लिशमध्ये पण असतंय, मराठीमध्ये पण दोन टाईप असतेत त्यात
हम्म, अकाउंट चंदा अकाउंट आणि
एवढुशा पोरा
होय होय. माझी इंग्लिशाच
काय येतं?
म्हणजे म्या माझं पण पाचवी पासून सेमी इंग्लिश होतं.
हा हा,
हा परा मला टफ जायच होत, खरं म्हणून नाही घेतले ते साय.
हम्म हम्, आम्हाला दहावी नंतर अं आठवी आठवी नंतर नाही दहावी नंतर
हा हा,
सेमी इंग्लिश माझं सेमी इंग्लिश नाहीच. आम्हाला सेमी इंग्लिश नसल्यामुळे इंग्रजी मध्ये एवढा इंटरेस्टच नाही.
हा हा,
तरी पण सायन्स घेतला. तरी अकरावीला पडले. पंच्याहत्तर टक्के पडले.
होय. चांगले पडले कि तर
होय.
तुम्हाला किती टक्के पडलेले बारावीला?
मला बारावीला एकोणसत्तर होते.
हम हम्म,
आणि दहावी ला एकोणऐंशी होते.
पण भारी होते की, मला दहावीला बाहत्तर पॉइंट चाळीस होते.
हा हा, होय. आमच्या वेळेस कसं कोरोना आलता पहिला पहिला स्टार्टिंगला अम, त्यामुळ ए ह्याच आमचा भूगोलचा पेपर कॅन्सल झालता.
हम्म हम् त्याचा मार्क्स कमी आहे.
हा त्याच मार्क कस दिला ते नाही. ते एष्ट्राचं वीस वीस मार्क असतात की हम हा तेच नाही.
मग तुमच्या शाळेतच झाले असतील की परीक्षा? कोरोनाच्या काळात पेपर बरडात.
हड हच्यातच की आपल्या केंद्रातच की.
केंद्रात म्हणजे शाळेत आपल्या हायस्कूलमध्येध्ये झाले नाहीत का केंद्रात जावं लागलं. का तुम्हाला.
होय म्हणजे आता ते दहावीचे आणि- बोर्ड पेपर बाहेर असतात ना, बाहेरच्या शाळेत असे केंद्रात नाही.
हो हो आमच्या इथं माझी सिस्टर होती ना दहावीला. त्यावेळी अ गावातच झालेत वरुडात-
हा हा
आपल्याच शाळेत हा बाहेरले शिक्षक तेवढ्या आलं - ते वर्ग वर्गा-
हो आमच्या बाहेर झालते त्यावेेळेस-
हम्म हम्म
हम लॉकडाऊन पडायच्या आधी झाले ना आमच्या एक्झाम मार्च मध्ये.
त्यावेळी लॉकडाऊन होता आमच्या.
हा हा
काय माण
हा ह काय मवाता आहेय
काय बोललासा.
आम्ही कायम च निवांत
हम्म हम्म मग कोणती अ ते हे करत नाही सगा तुम्ही. रेसिपी.
रेसिपी करते की आपली पावभाजी, मिसळ,
हम्म हम पावभाजी कशी करता?
पावभाजी बटाटो, फ्लावर, वटाणा, ढबू मिरची ते सगळ- शिजवून घ्यायचं म्हणजे वापरून घ्यायचं एकदम गिर कुकर ला.
हा
म एकदम बारीक एक छोटे छोटे दोन कांदाे एकदम बारीक चिरायचे.
हम्म हम्
जरा परतून घ्यायच लाल होसुतर. म भाजले की मग त्यात जरा पावभाजी मसाला परत ग गरम मसाला. चाट मसाला.
हम्म हम्म
अका मसाला टाकायचा सगळां. मग बटाटे तेन शिजवलेलं ते सगळ एक जीव
काय झालं?
ते असं बटाट तेंच शिजलेलं असतं ना ते सगळं एकजीव करून घ्यायचं.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
ज्या रवीन घोटून घ्यायचं ते.
अ हां.
हा मग ते ते ह्याच्यात मग ते कांद्यात चटणी मीठ तेल टाकायचं. .
हां.
हा मग ते ते भाल ते झाले की ना ते त्यात घालायचं. कांद्या पोतायची सुरुवात. प्रत्येक अ पाव भा ज वडापावचे पाव असतात ना लादीपाव.
हां.
ते ते तेलात तव्यात भाजून घ्यायचं तेल लावून किंवा तूप लावून.
. हुं हुं ते मोठे बनपाव घ्यायचेत का?
हा मोठ्ठे म्हणजे आपला वडापाव म्हण वडा.
वडे पावचा आसाल.
हा केले बघ फेजे पाव.
हा हा समजलय की.
त्यात मग जरा आपल्याला कोथमीर बारीक कांदा वरण लिंबू
हा.
हुं. तुमच्यात काय असत्यात मग.
मी पण को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
मी पण करते की म्हणजे एवढं कर मी जात नाही आता कशी बारावी होती ना. बारावी आहे ना त्यामुळे एवढं काया स्वयंपाकात जात नाही.
होय.
कोणचं ग मी संध्याकाळच जेवण करते सांग आंबोळी करत. ते आंबोळी करता का तुम्ही?
होय बहुतेक म्हणजे आमच्या सासूबाई काय केलात? तांदूळ आणि अ हि जी उडदाची डाळ आहे पण नुस दळून आणल्या.
हां दोन्ही मिक्स करून.
हां.
आणि
पाच दोन तीन तास आधी भिजत घालायचे.
दोन तीन तास.
हं म्हणजे अ तांदूळ ते पीठ. आणि आंबोळीला कसं पीठ करतोयना ना करून घ्यायचं डेजा त्यात सोडा, मीठ जरा वरण जिरं.
हां.
झालाय चहा.
हुं हुं.
पण नंतर त्या पण तव्यात पॅन मध्ये आंबोळ्या काढायच्या.
कोणत्या तव्यात करतासा बिडाच्या करतासा का आपल्या ह्याच्या प्लॅनच्या?
ह नाही भिडाचा तवा आहे आमच्या आंबोळीचा मोठा.
हो हो.
त्यात करते.
एकेका अस माहिती नाही ना आपल्या बिडाचा तवा कसा असतोय तिकडल्या भागात. लांबल्या भागात माहिती नाही.
होय.
बिडाचा तवा
हा हा.
त्यामुळं विचारलं.
हा आणि तुमच्यात कस तांदळ भिजवून करत का.
नाही डायरेक्ट दळून दळून एक मिनट.
डायरेक्ट डळून आणलेलं असत त्याच्यात मी. अ हेचा ठेचा मिरचीचा ठेचा घालते. आणि करते मीठ घालून.
हा हा. अ सोडा घातले की कसे जरा मऊ होत्या आणि